हां बोला
झालं का चहापाणी वगैरे
हां झालं बगा
काय चाललंय मग झालं मगाशीच
हां ह आज जरा पावस तर दोन दिवस झाला कमी आहे
इकडे एक थेंब पाऊस नाहीे अजूनपर्यंत
पडलाच नाहीये?
अ हा तिकडं मुंबई पुणे तिकडेच जास्त आहे ना
होय तिकडचं आहे आमच्या इथं पण एकच झालाय फक्त वातावरणच होतंय पाऊस काय पडत नाही
मोठा पाऊसला असेल इकडं फक्त आभाळ येते ऊन पडते ते आभळ येतेे ऊन पडते तस चालूयं सोला भागात आधीच लवकर पडत. पडत नाही इकडं अजून पडेल
ह हा शेती वगैरे तुमच्या इकडं काय मग
शेती वगैरे आहे ना ऊस वगैरे लावलेत. ऊसंच जातं ऊसच करळत
हां हां उसाला पाणी लागतेय ना हम्म हां हां हां
गेल्या वर्षी पुन्हा गाळ काढून विहीर करून घेतलाय म्हणजे गाळ होतंय ना थोड्या वर्षानी थोड्या वर्षानी असं
हां हां ह काढायला लागत का
हा काढायला लागतो पुन्हा झरे वगैरे असं बंद होते ना आतले जर का गाळ काढलं नाही तर दगडांमुळेळं मातीमुळ माती सारखंच जाती की आत
हा हा हा
हम मंगाळडा पाणी आहे आता पोगॉव, तरी पण पाण्याची कमतरता आहे इकडचे भाग
तर पाऊसच नाही म्हटल्यावर काय.
हा ह्या वर्षीच पण गेल्या वर्षी किती पूर आला सीना नदीला भीमा नदीला.
होय होय होय.
हा इकडच्या साईड ला सगळे पूर्ण पाण्याखाली गेलते ना इकडची गावं. तिरे वगैरे न्यूज ला येत होता भरपूर. आमच्या इकडच्या भागातच आहे.
हा हा त्या भागातीलच आहे काय?
हम हा.
गेल्या वे लवकर पाऊस होता आणि भरपूर होता पाऊस.
हे अधिक महिना आल्यामु पुढं पुढं गेलाय पाऊस.
हा आणि काय म्हणता मग?
काय नाही पुन्हा आता वटपौर्णिमेची तयारी करायची. तुमच्यात करतात का तिकडं. हा काय काय घेऊन जातं तिकडं.
तिकडं काय आपलं फळ पाच झा आपल्या वडाच्या झाडासाठी एक फळ ओटीच सगळं साहित्य, हम्म त्याला ते बांगड्या आणि मनी काळे मणी ओऊन ते हे केलेलं असते ते.
मंगळसूत्र सारखं.
का हा आणि पंचामृत वगैरे करायचं प्रसादासाठी. आणि पाच सवासींची आपण ओटी भरू शकतोय.
हा भर पहिला लग्न झाल्यानंतर भरतेत ना.
नाही आम्ही कध कायमच. पाच त्या पा आंबे द्यायचा एक फळ द्यायचा. जो गहू किंवा तांदूळ. आंबे किंवा केळी पण चालत आहेत. हो काय मग भारी आहे.
मग सासूवे सांगितलेत सकाळीच काय घह वगैरे मगत तांदूळ वगैरे थोडं घ्यायचं म आंबे घ्यायचं सुपारी खोबरं, हा उपवास पूर्ण दिवस नाहीे आमच्या इकडं- म्हणजे आमच्या घरात इथं फक्त वडाच्या झाडाला जाऊन येईपर्यंत.
होय का? हा हा आमच्यात कस संध्याकाळ मग मग चांगला आहे.
हम् पुरणपोळी वगैरे करून जाव लागत. आणि आमच्या इकडे असं सवळत केलं जाते मग नैवेद दाखवायचं.
हो का.
हा मग जाऊन आल्यानंतर जेऊ शकतो आपण. मंगळागौर वगैरे असते तुमच्याकडं?
मंगळागर नाही नसते श्रावणात असते का तुमच्या इकडे-
हा श्रावणामध्ये असतील ना मंगळवारी.
हा
ह आमच्या घरात असत मंगळगोरला जे- त्यांच लव म्हणजे झालं आहे नुकतंच पहिले पाच वर्ष मंगळा तिथ मंगळागोरीची मूर्ती मूर्ती वगैरे मिळती अशी छोटी तांब्या पितळेच्यी किंवा एक जण चांदीची आणतेथ. आणि मग बायका बोोलवते मग कोणाचं का लग्न पाच वर्ष म्हण जे पाच वर्ष झाले झालं नाही अजून त्यांना बोलवतात पूजेसाठीठी वगैरे. आणि बाकीची पण बायका हळदी कुंकाला वगैरे बोलतात मग सगळेजण मग ते- पूजा मांडायचं आणि असं महादेवाची पिंड करायचं. मग बेलपत्र वहायचं त्यावर. मग रांगोळी वगैरे सगळं काढायचं मग सकाळी आ
हा
कराय आरती नंतर मग कथा वगैरे असते मंगळागौरीची ती वाचायची
हा
सगळे मग संध्याकाळी खेळ पण असते जेवण वगैरे झाल्यानंतर दुपारी पण जेवायचं आणि संध्याकाळी
हा सिरियलमध्येच आम्ही बघितले फक्त खेळ खेळ दाखवतात ना
हा पण पूजा असते स्टार्टिंगला सकाळी ते दाखवत नाहीत मग सुपानी वगैरे क शीनी वगैरे खेळ खेळतात बेलण्याने लाटणं वगैरे असतय बघा हा त्या ने खेळ खेळला जात आहे ना
हा हा हा
पाच वर्ष करायचे ते नंतर नंतर थोडं कमी होते पण स्टार्टिंगला नवीन नवीन छान करते
छान वाटत हा हा तर पहिल्या वर्ष तरले मस्त वाटत असणार्
ह शावणात आलंच आता म्हणूनच जॉब्स स्किप केलंय मी सुट्ट्याच देत नव्हत तेच दर मंगळवारी कुठे देतात सुट्ट्या हा मग टीचर असल्यामुळे आ एक्झाम पिरियड वगैरे असते युनिट टेस्ट असते मुलांचे हा मग त्या पिरियड मध्ये देतच नाही
हम्म हम् हम्म हम्
त्यामुळे एक वर्षच क केलं नाही तर सहा महिने सहा महिन्यानंतर थोडे कमी होते ना
हा हा तरी दिवाळीपर्यंत सण राहणारच आता
दिवाळीनंतर पुन्हा कुठ तर जॉईन करायचं
हा संक्रांत फक्त राहते मग
हो संक्रांतीला काही दोन तीन दिवस सुट्ट्याच असते भोगी वगैरे
हा
भोगी संक्रांत संक्रांतीला गड्डा यात्रा बघितला का सोलापूरची इकड आलाच नाही तुम्ही कसली मोठी भर असं यात्रा टाईप भरती मोठी संक्रांतीलाच भरती मग आदल्या दिवशी भोगीला असताना सिद्धेश्वर मंदिर आहे मोठ सोलापूरला त्यांची ज अक्षदा वगैरे असत म्हणजे लग्न करते त्यांचं ते एक म्हणजे त्यांची एक म्हणजे मुलगी एक मुलगी होती तिला सिद्धेश्वर महाराजांशी लग्न करायचं होतं महाराज होते ते मग त्यांना करायचं नव्हतं मग ते काय म्हणले ती मुलगी काय म्हटली की एक दिवसासाठी तरी माझ्याशी लग्न कर असा विषय येतो मग ती मुखी होती का बोते काहीतरी होती अशीच मग एक दिवसासाठी लग्न कर म्हटल्यावर ते देव तयार झाले महादेवाची रूपच आहेत ते सिद्धेश्वर मग ते देव तयार झाल्यानंतर मग भोगीच्या दिवशी लग्न लागलं त्यांच
हा
चन दिल ती की एकच दिवस लग्न टीकेल आणि मग मी अग्नी मध्ये आहोती दीन स्वतःला अग्नीमध्ये मग भोगी दिवशी लग्न झालं मग एक संक्रांत होती संक्रांत असती आणि करीचं दिवस असतय बघा दुसऱ्या दिवशी संक्रांतीच्या
हा
मग तेव्हा ती अग्निकुंड करते असं मोठं आणि तिला जाळते ती सती गेलेली असते अशी
हा हा
असं त्यांचं हे आहे तिथलं इतिहास यात्रा भरते, मग दारू गोळा वगैरे असं उडवतेत. म्हणजे ते जेव्हा ती आग्नीमध्ये पडती वगैरे असं कारण ते तसच म्हणून अ हट्ट करून लग्न करून घेतलेले असते ना मग तिला तिचे शब्द पाळले ती
हम्म हम्मम हा हा चाल चांगल असते किं मग हा हा प्रत्येक सणांचं काहीतरी एक एक वैशिष्ट्य असतंय
असते हो हो आणि त्यानुसार नॉलेज पण मिळतय आपल्याला
होय गौरी गणपतीत पण गौरी बसवतात का तुम्ही?
बसवतो की तीन दिवस तुमच्याकड? हा उभ्या आहेत ना आमच्याकड....
आमच्या घरी उभ्या नाहीत पण इथ शेजारी असतात एक...
हिकडं उभ्या आहेत संध्याकाळी घेऊन येतो म्हणजे... त्यांची वेळ वेळानुसार ठरलेल असतयना... वेळ सांगत्यात ते मग त्यानुसार आणतो..... तुळशी पासून मग आल्यानंतर... सगळीकड वेगवेगळ्या पद्धती आहेत, इथं संध्याकाळचं नैवेद्य वगैरे वेगळं असतय लाडू वगैरे... किंवा इतर काय काय ते फराळाचं तर आधीच करून ठेवतो....
हुं हुं....
मग दुसऱ्या दिवशी पूरणाच वगैरे स्वयंपाक म तिस... तिसऱ्या दिवशी गाठी विसर्जन वगैरे गाठी...
हा ते माहितये. एक जण आहेत इथं सोलापूरचे त्या करत्यात... गा बोलवतात सगळ्यांना सुवासिनी बाईकांना ते गाठी हे घ्यायला...
ग गाठी घ्यायला बोलवत्यात सगळ्यांना.. हळदी कुंकवाला पण बोलवतात ना? आदल्या दिवशी जेवायला वगैरे..
ती गौरीला आत घेताना पण बोलवतात, आरतीला वगैरे...
हा तेअसती तेव्हा वाजवत गाजवत घेऊन यायचं त्यांना...
हा...
ते असल्यावर जरा प्रसन्न वाटतय तीन दिवस...
किती छान वाटत ते सणवार सणाच्या वेळी....
आणि ते सगळं आपण बसवलं ना त्यामुळ अजून अधिकच प्रसन्न वाढतय....
होय होय....
आणि ते जाताना आपल्यानाच दुःख होतय...
दुःख होतय.....
हो हो पण पद्धती वेगळ वेगळ्याआहेत कळत नाही, कळत नाही..... आणि कामांनमुळं काम भरपूर असत्यात तेव्हा...
मग बायकांना तर काय सुट हेच नसतंय त्यातून पण आपण.... आनंदी होऊन कस दिवस जातात...
हा कळत नाही, कळत नाही आणि सगळे आणि अशे सणासुदीला सगळेच कामं करतात.... कोणी बसून राहात नाही...
होय होय आणि घरात एकदम वातावरण पण छान राहत... ते प्रसन्न राहते..
अजून भारी वाढते... ह सगळीकडे तथ झाली मध्ये.... तर पण माहेरीे पण होत्या आमच्या.. वेगळे माहेरीे पण होत्या आणि इकड पण आहेत सासरे...
हा हा हा...
ह आमच्या तिकडे सहसा असते तिकडं..
हम् हम हम...
मस्त वाटते पण म्हणजे तुमच्याकड... पूर्वीपासूनच नाहीये का...
नाही आमच्या घरी ते आपण ह्याची गवर आणतात माहितीे काय ते झा फुलांची फळ... पानांची तसेच गवर उभा करतात एक पहिल्या दिवशी गंगा आणतात.. दुसऱ्या दिवशी गणपतीच्या दुसऱ्या... साईड ला उजव्या साईड ला एक दिवस डाव्या साईड ला एक दिवस तशी आणून उभा करत...
म्हणजे गणपती बसल्यानंतर हा... गंगा आणतात म्हणजे काय कुठ?
गंगा म्हणजे आप... पण एका ठिका पाण्याच्या ठिकाणी होऊन आपण घरातूनच अ चाफ्याची..... पानं गवर म्हणून एक असते माहिती आहे काय तुम्हाला झाडा वनस्पतीच असते गवर म्हणून गवर शंकरोबा शंकरोबा अस एका कळशीत पाण्याच्या तांब कळशी
मी कोकण कोकणच्या भागात बघितले मी असं रीलसमध्येध्ये वगैरे
अस घेऊन यायचं डोक्यावरून
बरं तिथं असं जगाची वगैरे पूजा करून आणतात ना पाच
हा
हा गोटे असे छोटे
छोटे छोटे दगड हा पानाचा विडा ठेवून त्यावर दगड ठेवून अ तिथंच पूजा आरती करायची घरी घेऊन या गणपती पहि उजव्या साईड ला बसवायची तिला दुसऱ्या दिवशी आणायची साईडला ब होश्या दिवशी य आमच्या इथं असं आहेम् आणि संध्याकाळी व्यवसा पूजाच होय पोळ्या पहिल्या दिवशी भाजी भाकरी करायची गौरीला
बरं
हम्म भाजी भाकरी कडीी वडी त्याचा नैवेद्य असतोय आणि दुसऱ्या दिवशी ओसा म्हणून असतो त्याला पोळी आपली शेकची भाजी हा सांडगे भात वगैरे सगळं ते
हा हा हा आमच्याकडे तस भाकरी वगैरे खात नाहीत आल्याल्या
नाही काय आम्हाला पहिल्यांदा गौरीला बसवल्या भाजी भाकरी द्यायला लागते भाजी भाकरी
आमच्यात खीर कानवले असतील
ते गणपतीला असतात की पण गौरीला
गौरीला पण गौ